हा बोल की.
हा बोल की, कसा आहे.
तो कासा आहे. हा कुणस्थोक, बोल की काय
काय चाललंय तुझं?
काय नाही, आता रिसॉर्ट लागला, रिसॉर्ट बघितला, पास झालो. पाच झालो, फुकटच झाला का पास.
किती आव, किती मार्क्स पडली तुला.
सेवनटी टू.
तेच का, मध्ये पेपर झालेला तुझा, त्याचाच का रिझल्ट लागला. हा-हा, जरा मोठ त्यांन बोल.
हा बोलतो.
हम्म आणि मग आता काय कुठे फिराय बिरायच प्लॅनिंग.
नाही काय आत्ता सध्या तरी, बघूया आता, मग तुझं काय आहे का?
होय, माग आवाज येतुय कोणाचा तरी.
हा का, सामग म्हणट. ह येतो का आता बघ
हा बोल काय नाही तू काय म्हणतोय
काय नाही बसोय बोल की
मग कसं गेलेल तुला पेपर चांगलं गेलेल ना
चांगले गेले होते हम्म
काय नाही तीच म्हणून आता कॉल करावा म्हणलं तुझी आठवण आलेली म्हणून कॉल केलेला आता काय नाही आता मी बनवतोय आत्ता अ काजू मसाला
होय ती कसं बनवायच असतं काय, काय रेसिपी लाग ते कसं बनवायं असतात काय, काय रेसिपी लागते त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं
चला आत्ता मी बनवलाय पहिल्यांदाच बनवलाय पण चांगला झालाय थांब तुला फोटो पाठतवतो होत बघ आ
हम
बघितलास का
बघितला
कसं दिसतय भारी दिसते का नाही सेम हॉटेल सारखे दिसते का नाही
होय, होय, होय
आता मी पहिल्यांदाच बनवलय आणि पहिलाच प्रयत्नत बघ आपलं असं काम असतंय सगळ्यात जोरात हो पहिल्यांदा काय करायचं माहितय का तुला सांगू का कसं बनवायचं असतय एक कप काजू घ्यायचा असतय
बर
आणि दोन कांदा घ्यायचं बारीक चिरलेलं ह का आणि दोन टोमॅटो चिरलेल घ्याच ह का
हा
आणि आलं लसूण पेस्ट असती का नाही बाहेर भेटते बघ विकत ती थोडीशी घ्यायची दहा रुपयाेच्या प पुढीतली हा का आणि दोन चमचे तेल किंवा मग तुझ्या हेज्यानं तू तेल वापरत चील नाहीत तर बटर पण चालतंय तुझ्या आहे ना नाहीतर तू आपलं स तुला मी एक सांगू सगळ्यात बेस्ट काय माहित आहे का देशी गायचं तूप वापर चांगलं असतय आणि हेल्दी पण असतय र
ह, ह, ह
मग ती वापर आणि त्याचा देशी तुपाचा जरा फ्लेवर वेगळाच येतो मझी कळलं का वणाला आणि अर्धा चम ची हळद हा का आणि एक चमचा लाल तिक कट लाल तिखट माहित आहे आहे ना हा आणि एक चमचा धने पू पुड पण घे त्यात म्हणजे जरा फ्लेवर यील म्हणजे ह कळल का आणि अर्धा चमचा गरम मसाला आपला गरम मसाला असतोय का नाही
हम, हम
आणि अर्धा चमचा परत अ हळद घेतली आव हळद झाली आपली आणि परत चमचा हाय का नाही असा धनेपूड परत धनीपूड झालं आणखीन आता काय राहिल र हा लिंबू पण ऍड करायचा बघ. एक चमचा लिंबू पण त्यात लिंबू प रस लिंबुत.
हा बरं.
आणि तुझ्याकडं कस्तुरी मेथीय का?
कस्तुरी मी इथ बघितलं पाहिजे र.
आ?
बघितलं पाहिजे र.
हम. मग ती कस्तुरी मिती आहे का बघ मग ती वापर कस कस्तुरी मेथी एक चमचा. आणि काय?
रोट्या आणल्या होत्या का काय?
हम् रोटी आणलेल्या बटर रोटी बाहेर न आणि घरी बनवलेला काजू. मसाला आणि का नाही मग तुझ्या हे न मीठ थोडस टाक म्हणजे जसं तुझं तुझी चेस्ट आहे का नाही? तसं त्याच्यान ठरव मीठ किती घ्यायचं आणि कोथंबीर पण वर्ण जरा टाक परत आणि आता काय करायचं माहिताय काय एवढं सगळं सामान घेत च आधी आहे का नाही? काजं थोडस बटर लोहाल बट्टरला टाकायचं बा आपल्या कडईत आणि बट्टरला लावून थोडस म्हणजी भाजून घ्यायचं काजू आधी ह का? आणि परत मग ती कडईत गरम तेल करून हाय का नाई कांदा सोनेरई पर्यंत भाजायचा. आणि आलं लसूण पेस्ट त्यात एक दोन मिनट म्हणजे अशी भाजायची परतायची त्यात त्या मसाल्यात कांदा सोनेरी झाला का नाही कि आलं लसूण त्याज पेस्ट टाकून ती जरा भांजूर घ्यायच आणि टोमॅटो घालून म टोमॅटो घातला का नाही पाक त्यो मऊ होऊपर्यंत त्याला भाजायच. टोमॅटो पर्यंत परत आणि हे सगळं मिश्रण आपण थंड झालं का नाही? कि त्यात अ बारीक वाटून आपण अं वाटून वाटून टाक वाटून घ्यायचं म्हणजे ही मिक्सर मिक्चर आपलं सगळं.
बरं.
आणि पुन्हा कढईत अ वाटाना परत घालून हळूहळू म्हणजे ती वाटलेला आहे का नाही आपण सगळं ती सगळं वाटण घालायचं आणि ती हलवून घ्याचं. धनेपुड आलं मिरच्या आणि ही किती मिनिटं घालयचं माहितये का? एक चार -पाच मिनिट - - मसाला चांगला भाजून घ्यायचा तो म्हणजे कच्चा नगोर राहायला मसाला म्हणून चांगला भाजून घ्याचा.
नाहीतर मग मसाला चरचर लागतो ना?
हा मग तीच की ब मसाला चांगला चांगला म्हणजे चांगला भाजून घ्याचा बर का? नाही तर मग टेस्ट जरा कशी तरी लागती कच्चा मसाला असल्यावर जरा कस तर वाटत खात आता ना ती आणि मग तुझ्यानुसार भाजला का नाही एकदा मसाला की आवश्यकतेनुसार मग पाणी घालायच आपल्या. जेवढं तुला पाणी लागतं तेवढा. आणि भाजलेला काजू परत आहे का नाही टाकायचं. हा का? त्यात आणि गरम मसाला, कस्तुरी मेथी.
बर.
घालायच त्यात आणि हि हाय का नाही
मग त्याच्यासाठी तु कडईत केलता कि असं म्हणजे?
काय?
कशात केलता प- पनीर मसाला?
पनीर मसाळ आपल्या ह्याच्यात कडई नाही तर पातील्यात करायचा आणि हाय का नाही हि सगळं किती मिनिटं ठेवायच माहित आहे गॅसवर? एक दोन- तीन मिनिट हाय का नाही असं मंद गॅसवर ठेवायचं म्हणजे हलक्या कळलं का? बारीक गॅसवर ठेवायचं. आणि अ म्हजे गरम मसाला आणि काजू मसाला पोळी, नान किंवा आपण कशाबर पण पण खाऊ शकतो. कळं का? आपण चपाती जरी केली तरी चालतय. म्हजी तेज्याबर चपातीबर खाल्लं तर बेस्टच राहील म्हणजे ही सगळ घर चच होतय, मैदा बराबर नसतुय र खाल्ल्याला सारखा. त्याच्यापेक्षा मग तू तेच ट्राय कर.
बर हे घरी झालं. बर एखादा हॉटेलला सजेस्ट- बेजेस्ट करायचं झालं मग तू कोणत्या हाॅट टेला म्हणजे असा काजू खाल्ला आणि तो त
हम्म मी आत्तापर्यंत अलंकारला खाल्लाय परत
अलंकार ते कुठं येतय?
शिवनेरीला ते कराड मधल्या हॉटेलला चांगल्या तर शिवनेरीला. मला तर सगळ्यात चांगला म्हणजे दोन्ही पड पण मला काजू मसाला म्हणजे पहिला मी कधी खाल्ला नव्हता काजू मसाला. फर्स्ट टाइम मी आता मधी खाल्लेला शिवनेरीला गेल्याव.
मग शिवनेरीला तिथं कशीच चव-बिव तुला वाटली?
पहिल्यांदा मी कुठ फिरायला गेलेलो बाबा, कुठं तर फिरायला गेलेलो आणि माझ्या मित्रा कुटल्या उपवास होता एका तिकड गेल्यालो तवा मग मी येताना व्हेज होतो. मग आता नॉनव्हेज काही खाणार नाही, व्ह
हा बरोबर हाय- बरोबर हाय.
मग-मग तेन आणि मी काजू मसाला घेतल्याला. त्यो मला मग लय भारी लागला. मग तवापसन मला असा काजू मसाला आवडायला लागला तवापस म्हणजे आवडायला लागलं की काजू मसाला मी जिथं जाईल तिथं आता घेतो. काजू मसालाच आवडतो.
हा -हा- हा म तुला आता तुला सग बेस्ट म्हणजे असं क्वालिटीनुसार म्हणजे क्वालिटी जिथं अशी तुला खूप जास्त आवडली मग ती हॉटेलचं नाव एखादं.
म तेच की सांगतोय की तिथंच आवडल्याल पहिल्यांदा खाल्ल्यामुळ.
आणि दुसरं?
दुसरं नाही, नाही कुठं मग दुसरं काय खाल्ल्याल.
मग आत्ता तू घरी बनवलाय का?
होय आता बन- बनवलंय घरी. कसं दिसतय तुला फोटोतन कसं वाटतय सेम हॉटेलसारखं?
फोटोतन तर हॉटेल सारखंच वाटतंय सेम डिझाईन बिझाईन आप पल व्यवस्थित आगदी होत र्य नाही अजून तर नाही आम्ही व्हेज तर नाही जेवलो कधी.
का रे?
आता बघूया, नाही नॉन व्हेजच जेवतोय जास्त करून आम्ही.
जाईल तिकड नॉन व्हेजच खातोस व्हय. अर कधीतरी खातो लेका भारी लागत आणि काजू
व्हेज व्हेजला मग काय आपण घरी खा तोच ना म त्याच्यामुळ लई करून वेज कोण खात नाही ना.
सगळी कडे वेज. ही काजू मसाला बाहेरचा लई भारी लागतो आणि घरी बनवल्यावर पण बाहेर लागतो फक्त तसा बनवता आला पाहिजे आता जेवढं जेवढं मी सांगितलय का नाही तेवढं लाग
हा, हा हा हा, हो बरोबर हाय.
हम् मग तेवढं सगळं व्यवस्थित तर प्रोसेस आपण फॉलो केली ना. की बरोबर होत म्हणजे, भारी होतं, आता कसं माझं दिसतंय बघ. आता टेस्ट पण त्याजी भारी आहे मी आता खाऊन बघितलं एक दोन घास. असं एकदम भारीच लागतय म्हणजे सेम मी जवा खाल्लेल का नाही तिथं जिथं जिथं खाल्ले का नाही, ति सेम तशी टेस्ट येत्या सेम. बिलकुल तशी जरा पण वेगळी ईना.
हम्म हम्म हम.
सेम म्हणजे सेम म्हणजे तू जर हाय असं केलस का नाही. तर इझी होऊन जाईल, माझ्यासारखं. हम्म. फक्त, सगळं जेवढं जेवढं सांगितलं का नाही तेवढं समान वापर. त्या सामानात नाही तर क्जूसपणा करशील काजू वापरताना. काजू घालशील दोन तीन, आणि म्हणशील काजू मसाला. मासाला करून, तसं काय करू नकोस. हा, काजू जरा जास्त घे, एक दोनशे रुपय तर काजू घे माझा अंदाज हाय.
बरं.
हम् म्हणजे नाही तर क सगळा मसालाच वाटल अन् माणसं म्हण तील यात काजू कुठ आहे, हम्. त्यामुळे काजू जास्त घे जरास, आणि सगळा मसाला नीट कर सगळा हा का?
हा.
हम्, बाकी मग काय?
काय नाय बघ तुझ्याकडे?
आता रिझल्ट लागल्यामुळ आचील खुश.
हो, खर का?
हम्म बर बर ठेऊ का?
हा चालतय ठेव.
हा.